हॅलो काय मी होतो त्याचं मळा द्यायच होता. काय मनते मम्मी चागल तुझ कड
तू काय करते?
काय नाही गरम गरम पिठलं स्वयंपाकाचा स्वयंपाक म्हणजे पोळ्याते झाल.
भात भाजी झालीय. ए भात आणि पोळ्या झालय भाजी बाकी
हा हा इथे जाऊ हहह काही नाही काही भाजी करते?
कालचाच मेन्यू आज करायचा प्लॅन चाललाय.
पिठलं खात्या सगळे खात्या हा ना आमच सगळं पिठल कोणी खातच नाही.
आमच्या इथे ना असं गरम गरम केलं. का मग असं जास्त दिवसानी केल का मंग आवडत असं दररोज नाही त्यात कोर तर जर दिलं ना करून कोरड मग खात्या.
हं हं गीताचा फोन येत.
हा कोरडसाठी
काय
कोरडं आवडत सगळ्यांना जास्त असं
कधीतरी होतय पिठलं हा मग कोरड इथं कसं करतात.
हा
पिठलं कसं राहतं मग कोरड कोरड
कोरडं कसं करत्या असं छान लागत आग
हंम
डायरेक्ट म्हणजे असं पाणी कमी टाकायचं नाही का आपण असं एकदम पात करतं हे तसं ते कोरड निसत खायला सुद्धा छान लागत.
अच्छा अच्छा मला तर कांदा पेंच आवड फ
हं आपल्याला कांदा बिंदा आपल्या नाही आवड कचकच कचकच कचकच करी ते आपल्याला नाही आवडत. हे आपल्याला असंच आवडत साधं सिम्पल.
हां
हम्म आज सुट्टी होती का कॉलेजला.
हं अं पाच मिनिटात फोन करते तुला.
अ
हा बोका हा बोल ना अगं मैत्रिणीचा फोन होता.
हो हो लईच मैत्रीणी हे गं तुला
एकच हे बाई वाणीकीनी ची
गीतांजली.
हा तुला पण माहितीये का?
आग काय चावळती बाई तू माग आता बहीण हे बहीणीच माहिती नाही राहत का मैत्रिणी, काही बी चावळती बाई तु त मरू दे. तुला माहितीये का माझ्या मैत्रिणी.
हा मग माहित हे ना.
काय नाव हे.
कोन होती गं तीची गावातली ती नाही पूजा का काय नाव होत तिच.
काय नाव होतं.
ती बुट्टी पायना अशी.
पण नाव काय होतं.
छकुली.
हा ना हं हं तेवढं बरं लक्षात राहिलं.
मला तीचं तोंड लक्षात हे गे नाव नव्हतं लक क्षात नाव तरी आलंना हां
हं हा बाकी अजून स्वयंपाक झाला का तुमचा. हा मंगबाई झालं लग्न गावातचं दिली अगं लई लांब नही दिली.
बाई बरं हे.
हा पायी पायी जाती मा सासरी पायी पायी येती माहेरी. माहिती का? रस्ता क्रॉस करून फक्त हम्म नाही तर हाया आपण काय ग?
हा
यायला जायला गाड्या पण, घोडे पण. भाड्याला पैसे द्या, भाड्याला पैसे द्या.
कधी आली बाई तू बसनी?
नाही यत म्हणून सांगू राहिले.
हुशार. हा ब
हम् वाटत कोणाला बोलवायचं. कोणाला त्रास द्यायचा त्याच्यापेक्षा आपलं आपलं नीट सुटायचं पण आता आवडत नाही ना. बसनी.
माझ्या हा पण येऊन नाही देती, जाऊ नाही देती आणि त्याला नाही आवडत बसनी. माई, ताई येते त्यांनासुद्धा बसचा प्रवासच नाही आवडत त्यांना.
हो
हम्. मग काय म्हणती अजून मग.
काही नाही बाई.
हम्म क्लास केव्हा लावणारे मग?
लावायच
हम्म.
आशोभतय अजून.
हा का हम् हम्म.
प ते.
ह म कॉलेज, क्लास होईल का मॅनेज?
हा होतय.
हा ना बर आहे बाई.
कॉलेज काय दोन तीन पर्यंत राहत त्याच्यानंतर क्लास
हम बोर नाही होत का ग एवढं? दिवसभर सगळं करायचं म्हटल्यावर. रोजच उठून.
काय बाई तरी लोकं
हा ना?
हम आठ वाजताच कॉलेज राहत.
हम्.
पायी पायी चालत. एवढं चालले.
काय म्हणती?
पायी पायी चालते पण जा एवढं लवकर उठून जायचं लवकर
आं?
आवाज नाही येते व्यवस्थित तुझा.
हॅलो? हॅलो? हॅलो?
हा बोल ना.
येतोय का?
हा, येतोय की.
काय म्हणते मग बाकी अजून? तुझी तब्येत बरी आहे का?
ठीक आहे, बर नाही, ठीक आहे.
हा का? काय झालंय एवढं तुला?
एसिडिटी.
हो.
हा, हा, लिंबू पाणी प्यायाच, लिंबू पाणी प्यायचं, लिंबूपाणी.
हा, पिलो ना.
पिला का? हं, ह, म आता बरी झाली असल? हम्म, काय म्हणते?
पोट दुखतय असं.
हा.
हं, ह, कायतर आग खाल्ला असल गपचप.
गपचच
त्याच्यामुळं मंग ते दुखत असन.
हा, हा, नजर लागली कोणाची.
हम्म, नजर लागली, राईट.
दुधाच
कशाच? दुध? चालले ना. तुंझ काये रे, ये, ये, हम्म, ए अगं खाली पाहा ना.
अरे ती कशी काय म्हणते बाकी आजुन?
काय नाही बाई.
हम्म, स्वयंपाक झाला का म्हणले? हा, भात अन पोळ्या झाल्या, आता भाजीच बाकी.
लई लवकर आवरत.
अगं मंग लई टाईम व्हायचा आम्हाला जेवणाला, मग त्याच्यामुळे आता थोडं लवकरच करून घेतो आम्ही. अं
बाकीचे
आणि यक गावाला गेले, यक पाटीवर गेले, य दोन माळ्यात गेले यक दु गी कायला गेले आम्ही घरी ये, हा.
तुमची चिल्लर पार्टी
चील्लर पार्टी दोन मळ्यात ये तीन घरी ये. हम्म. दोन पोर गेले माळ्यात पुरी हाय घरी अभ्यास करत्या. हम्म पोरं गेले मळ्यात गाय पाजू लागायला.
सासु सगळे घरीच असतीन.
बाय आज ना, आज सगळे घरीच होते न सुट्टी होती ना आज
हो.
हम्म सगळे घरीच ये म अं
तू फोन जरा असा व्यवस्थित कानाला लाव ना तुझा आवाज व्यवस्थित नाय येत ये. हां आता आसा आसा बोलु अशी बोल बरं
हा हा.
आता येतोय पाय बरं, गागल्या शिवाय तुला काय समजतच नाय
कारण क फोन पाहत होती फोन पण चालूये त्यात
अगं काय गप्पाच मारून घ्यायच्या मंग फोन पायचा. म्हंण फोन मी पाहत होत
अग आज झोपेतच होती ग फोन पाहिलाच टाईम नाय भेटला.
हा ना
हम्म.
हं हं म आता-आता भरून काढु राह्यली का ती जागा?
हो मग, दिवसभराचा
बरे बरंय म
मम्मी लाईट गेलीय का ग हाये काय
गोळ्यान ते घेतलं तुम्ही काई
हा घेतल ना सकाळीच गेली होती डॉक्टरकड तेव्हा कुठ पोट राहिलय बाई शेजारीचये
भिंतीला भिंत म
गोळ्या दिले हा तेच न
हूं हूं बरंय म
हम्म.
हूं दादांन ते
ते एक गेलय पंढरपूरला, एक गेलय क्रिकेट खेळायला.
ये बया कोणत गेले? लहान का मोठ गेले पंढरपूरला?
मोठ मोठ लहान ब
हाय का तरीच म्हणले लान्याला कसा टाइम भेटला जायला निवांत
नाय बाई ते म्हणत होत एक दिन एक दोन दिवस जाईल पण कुडं
हा ना त्यालाच करमत नाय अग
हा!
आता गेले खेळायला.
हा!
गेले आता. खेळायला.
हा हा चला मग बाहेर जायचंय.
म आता मी नको करू का तुला कॉल,
अ संध्याकाळी कर ना.
बरं सांग मला कधी करू मग चालेल चालेल. करू का बंद.
हो हो चाले.